लो हा हॅलो अरेरे हा हॅलो आवाज येतो का तुम्हाला
हा येतोय माझा येतोय. हा बो हा काय नाय बसलेय बघा तुम्ही काय करला
काय नाय आताच जेवले आणि आताच बसले होते अशीच
हात प्रथमेश हाय ना हा हा हा हा त्याला तरी दाखवलाय का नाय मग
हो हो दाखवूनच औषध गोळ्या तेन घेत तलेता जरांसं वातावरण हे चेंज झालंय न हे
हा हा
त्याच्यामुळ थोडीशी बिघडले.
हा हा कुठल्या गावच तुम्ही?
त आपलं कोल्हापूर इचलकरंजी हो हो म तुमच्या अ पाठीमागून ना बॅकग्राउंडचा काहीतर आवाज येतोय जास्तच
ते लहान मुलगा एक मोबाईल बघायलाय ओ
असं झालंय व्हय हा
हा हा आता बघा
हा येतोय की आता
हा हा होय झालय. आणि आज कुणी जा तुम्ही आम्ही ऐकत नाई. ते तर बर ना
हम्म म काय करता तुम्ही तुम्ही म्हणजे मुलं वगैरे तुम्हाला किती काय?
ते माझं मी अनमॅरिड हाय अजून
होय का अजून म्हणजे लग्न झाला नाय व्हय हा हा हूं हूं
कॉम लास्ट इयर ला हाय.
लास्ट हा असं हाय म्हणजे शिक्षण घेताय तुम्ही चालू हाय.
हा
म ह शिक्षण कुठ कुनीकड घेतताय तुम्ही म
मी इथं इचलकरंजीला व्यंकटेश कॉलेजमध्ये आहे आत्ता बी कॉम लास्ट इयरला
होय.
हा
हा हा हा नाय माझं काय शिक्षण वगैरे पहिल आम्ही दहावी पर्यंत शि कलेलेय आहे फक्त शाळा नंतर लग्न करून घेतलय पहिला इतकं शिक्षणाला
होय डिमांड बरोबर हो पहिलाच असतो आ आता जरा डिमांड आलाय नव्ह.
होय मग त्यावेळी काय हा मग दहावी झालेले त्याच्यानंतर लगेच लग्न करून घेतलं. दोन मुल आहे हा दोन मुल हायती. ती जातात शाळेला माझी होय दोन मुलंय अ इचलकरंजी मध्ये रात ते मी भारत मांता सोसायटीमध्ये मं हो
हम्मं
अं आंता कायं तुमचं कॉलेज मंग असं डे वां असतंय कां कसं म्हणजे टायमिंग कसं कायं कां त्यांचं
सकाळीं असतेयं सात आठ ते साडेयां बारांपर्यंत
बारांपर्यंत मंग त्यांच्यानंतर तुम्हीं फ्रीज असतांय संग
होयं त्यांच्यानंतर फ्रीच असतें
हं
हं
बरं आहे छान आहे मं मंग कायं मंग कुठे ट्रिपला वगैरें घेल असं कां नाहीं समोरं
नाहीं ट्र्रीपला होयं मे सुट्टीत गेलतो आंत्ता कॉलेज सुरूं झाले त्यांच्यामुळे कायं जाणेमुळे
जां हे छान हे छान असतंय नां मं म्हणजे जोपर्यंत लग्नं वगैरे नसते तोपर्यंत निवांत कधीं कधीं हि कधीही ट्रीप काढां कांहीं म्हणजे असं पटकंन होतं
हम्मं
आम्हीं तसें प्लॅन करायचे म्हंटलं नां किंवा सगळ्यां विचार करायंला लागतोय अं तं तसे प्लॅन करायचं म्हटलं की ते मुलांची शाळां त्यांचे डबे आलेत मंग ते कामाचं हेच्या सगळं मिश्रांचं बघायचं मंग मकलं मं अंसा मंग मंग ते सगळ्यांचं ठरलेलं असतें चलां उन्हाळ्यांत
उन्हाळ्यांची सुट्टी असल्यांवर जायलां मिळते
मंग उन्हाळ्यांत कायं खरं यां वर्षी गर्मी खूंप होती गेलो होतो आम्हीं
बरं हां हां आम्हीं मी ह्यांला गेलतो अक्कलकोट देवदर्शनांला अक्कलकोट तुळजांपूर खनगांपूर सोलांपूर
अं भरंपूर बघूंन आलांयसा आम्हीं तो भांग बघितलां नाहीं हां म्हणजे अक्कलकोटकुडतील म्हटलं स जरं
हां हां छान आहे बघांयला सगळं वातांवरण
हो नां त्यांचं म्हणजे असं ईच्छा तरं तशी खूंप आहे आता ते म्हणतांत नं योग्यांला पाहिजे देवानं बोलवांयला पाहिजे हं तसं झालंय ते
हां
हम्मं त्यामुळें तेतां कधीं येईल योग्य तेंव्हा मं आंता जायचं पर्वा गेल्यानं आठवड्यांत प्लॅनिंग केलं असं कि बाबां हां आणि आंता जरां पाऊस वगैरें कमी होतां नां त्यांवेळी कसं जायचं असं प्लॅन केलं तोपर्यंत आंता ह्यां आठवड्यांत एवढां पाऊसं लागांयला लागलांय की आणि परंत
हो ह्यां ह्यां जरा मंथमध्यें पाऊस आहेतं जास्तं
हो होयं आंता ह्यां वेळी जरां जास्तंच पाऊस मंग आणि परंत कॅन्सल केले जांयाच तरं मंग ईच्छा होती तशी आंता कायं पंढरपूरचं म्हणलं असं तरं दर्शन आंता कसं आहे हे दिंडीमुळे वगैरें ते
आषाढी एकादशी मुळे गर्दी असणारं
हो म्हणजे आंता नाहीं होणारं थोडं दर्शन तसं पणं लांबून तरी जरं पायां पडलं तरं पणं अक्कलकोट म्हणून गणकांपूर तिकडचं भांग ते बघायचं असं होतं मनांत
हम्म हम्म
म ते काय प्लॅन च झाला नाय सगळा फ्लॉप झाला. होय. आणि त्यात आता कसं होतय मुलांच्या शाळेमुळ पण जरासं येतोय प्रॉब्लेम शनिवार रयवार त्यांना बघूनच घेऊन जायचं होतं.
होय तसच शनिवार रय कॉलेज हे स्कूल असल्यामुळ तसं होतंय ते मुलांचं ते
हा म तेच त्यात कस झालं थोरला मुलगा आहे दहावीला आता त्यामुळ ते च कॉलेज आपलं स्कुल चुकवून चालत नाय अजिबातच
होय टेंथ हाय कुठल्या कॉलेजला हाय त्यो
अ ह्याला आपल्या मनेरि हाय-स्कूलमध्ये हाय तो
हा हा
होय म दोघं दोन्ही धाकटा आहे तो सहावीला आहे थोरला आहे तो अ तो पण मनेरीमध्येच आहे.
हं हं तिकड ह्याच्या कबनुर कडं हाय काय ते
हा हा हो तिकडच आहे ते तिकडच आहे ते
हम्म हम्म चांगलाय ते पण
होय होय शाळा ती चांगलीय आणि आता त्यांनी पूर्ण सगळं ॲडव्हान्स केले त्यांनी आता अकॅडमी वगैरे त्यांनी केली सगळी आणि आता सगळ ॲडव्हान्स
आमची काकीची बहीण होती तिथं शिकवायला म्हणून माहितीय हो
हा हा हा नाय शिक्षण वगैरे तिथे छान असतय म्हणजे मुलांना मी आता दोघाना पण अकॅडमीतच घातलय.
हा हा अकॅडमी जरा चांगलय म्हणजे व्यवस्थित सगळं त्यांनं शिकवत्यात.
शिकवतात आणि जरा पर्सनली लक्ष देतात हा म्हणजे फी वगैरे तेन आहे सोडा त पण थोडस पर्सनली लक्ष देतात तिथं होय. आणि जरासं आहे म्हणजे टेस्ट वगैरे म्हणा त्यांचं मग अस्त्या वरचीवर आठवड्यातनं दोन वेळा टेस्ट असत्या परत आपली शाळा त्यांची तशी टामिंग सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत असते. पण धाकता मुलगा चार साडेचार ला येतो घरी. पण थोरल्या मुलग्याचं कसं होतं अ तो ना चार नंतर त्यांना थांबवून घेतात दहावीची म्हणून त्यांनी म त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटं त्यांना ब्रेक देतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना अ असंच म्हणजे आपलं त्यांच्या काही जरी शंका वगैरे असल्या तर तेन ते असं बघून घेतात त्यांनी सगळे शिक्षक वि चारून घेतात आणि त्याच्यानंतर त्यांना मग अस वाचनाला बसवतात मुलांना सगळ्या जेवढी मुलं मुली तेवढ्या त्या वाचनाला बसवतात आणि शाळेमध्ये त्यानी कॅमेरं व वगैरे तेन आता सगळं हे केलेलं आहे. सगळ होय होय आणि अ शिक शिक्षण पण तेनी आता ह्याचं देतात सगळा सी बी एस चा पॅटर्न म्हणा आपला परत इंडियन टॅलेंट वगैरे ते नाय हे हे सगळं देतात शिक्षण आता तिथं.
अहा हा
म तुमचं कसं काय मग आता काय तुमचं काय असं पुढं म्हणजे काय नु जॉब काय करायचं वगैरे असं काय?
आता बँक बँकिंगच पेपर तेन द्याय च महाग लय कोर्स पण असतात की बँकिंगच एम एस सी आय टी, टॅली तेन करून बघूयां ते करायच.
आमचं बीकॉम चार वर्षात काय म्हणत्यात बघायचं ते कन्फर्म करूनच मग बँकेचे पेपर असतील तयारी करायच असं म्हणा लागलोय
म्हणजे तुमची मग म्हणजे असा इच्छा म्हणजे कसं त्याच्यामध्येच आहे का? म्हणजे कसं काय हा हा हा
तेच्या मध्येच जायच म्हणतोय जर कॉमर्स कॉमर्स
ते ऍक्चुली मुलींच नाही मुलींच कसं होतय एक एक होत माहित आहे की इच्छा असत्या एक एका हेच्यात जाण्याची पण काही तर आपल्या आर्थिक परिस्थिती असत्यात किंवा आपलं काहीतरी ह्याच्यामध त्यांना ते असं घडत नाही मग तेच म्हटलं म्हणजे जे आपल्या मनात असं छंद आहे जी गोष्टीची आवड आहे त्या हेच्यात जाणं एक वेगळीच मजा असत्या
सोळा
हो ना
ते बँकिंग सेक्टरमध्ये जायचं म्हणतोय तेजात जरा असं हे अकाउंटन्सी जास्त असते नव्ह म्हणजे त्या सब्जेक्ट स्पेशलायझेशनला त्या त्याच्यामध्ये गेलेलं बरं की कारण त्याचा उपयोग तर होऊ शकतो
हो होय होय होऊ शक होऊ शकते होय मग ते बँकिंगसाठी त्याला तुम्ही अकाउंटिंग म्हणालासा त्याच्यासाठी गणित पहिल्यापासून चांगलं असणं गरजेचं आहे ना
होय पहिल्यापासून नसल तरी पण चालते परंतु त्याच कोर्सेस तेन असतात अकाउंटिंग जरा सायन्स मधून पण येणारी बीकॉम ला भरपूर आहेत आता किती तरी कॉलेज मध्ये आसत्यात मग तेच्यासाठी एक कोर्स असतोय तो कोर्स केला कि मग आपण अकांउटन्सि कंस पण करू शकतोय.
तेच म्हटलं म्हणजे असं तुमच्या अनुभवातून अस काय वाटतं की बाबा त्याच्यामध्ये गणित एक परफेक्ट असणं ठीक म्हणजे
हा प्रॉपरली म्हणजे गणित म्हणजे गणितच नसते अकाउंटन्सीमध्ये थोडी थोडी थोडं बेसिक असतेय बेरीज अधिक अ बेरीज मायनस तेन असं वजाबाकी बेरीज आली तरी पण चालत्या
बरं
कप्लसरी यायलाच पाहिजे अस काय नाही आहे तेझ कोर्स त मग एक एक सायन्स मधून पण येणार त्यांच्यासाठी कोर्स असत्यात नव्ह मग त्याच्यात आपण जाऊन जर आपलं बेस गणित कच्च असलं तर त्याच्यातून ते कोर्स केला तर येऊ शकतेय आपल्याला
हो का हा हा माझ्या दोन्ही दोन्ही मुलांना ना म्हणजे दुसऱ्या विषयामध्ये आहेत पण मध्यम आहेत पण ना गणित ह्या विषय दोघांना पण एकम टॉप असत्यात दोघांना पण आणि दोघांचा आवडता विषय दोघांना
गणित जर असं डोकेलिटीने सोडवल की भारी वाटतय ओ म्हणजे दुसऱ्यापेक्षा थेरी सब्जेक्ट
हा हो तेच की आणि गणितात म्हणजे दोनही मुलांचं ना दोघांचंही गणित खूप छान आहेत हो दोघांच पण दोघांना पण आणि त्यांना गणिताची खूप आवड आहे दोघासणी पण आणि आपलं मग दुसरे काय आहेत मध्यम आहेत विषयी सोडा पण गणित हा आवडता विषय जास्त
ह हा
म आता असं म्हणजे लहांनपणांपासून म्हणजे बघतं बघतं की बाबां हां नेमका हना विषय कोणंता आवडतं तोयं आवडतोय तरं ते आंता दहावीपर्यंत गेलां गेरला तरी हे त्यांला गणतांच विषय आवडतोय आंता त्यांच्यातून हम्मं त्यांच्यातून आंता गणितं
हं
गणित मधूंन त्यांला आंता कायं तरं मस्तं पुढं कायं तरं मंगला त्यांचं तेचं आवडता विषय म्हटलं त्यांतूनच प पुढें कायं आंता बघायचं
हो तसंच करं कॉल म्हणजे त्यांला ज्यां ज्यां सब्जेक्टमध्ये त्यांला इंटरेट आहे त्यां सब्जेट घटलं बरं कारणं दुसरं घटलं त्यां तं त्यांलात तरं त्यांच्यात इंटरेस्ट नसला तरं मंच प्रॉब्लेम होऊ शकते थोडं हम्मं
हम्मं
ईच
हम्मं
मंग तो कांहीं इंग्लिश कॉमर्स पं करूं शकतोय की जरं त्यांलाही मराठी कॉमर्स आवडतं नसेल तरं इंग्लिश कॉमर्सला पणं तेचं असतांत परंतु जे मराठी कॉमर्सला सब्जेक्ट मराठीतूंन असतांत त्यांला इ लसण तेवढंच सोलतात
होयं
हम्मं
म्हणजे तेचं म्हणजे आंता त्यांला नां इतकी त्यांला नां अशी आवड एवढी कि त्यांने नां आपलं आता गणितमध्यें तुमच्यां रोमन अंक वगैरें ते ते साडेतीनं हजार पर्यंत लागतन असतांत नां मंग त्यांना हां आठवीत असतांना त्यांना असं सांगितलं बाबां की मॅडमांनी शाळेतूंनडले हां एवढे एवढे पांठ करून यांयचे त्यांला इतके आवडणांर त्यांना पूर्ण ऑलज पटकेल ते
हम्मं हम्मं
सगळेचं ऑलपट केलेले होते तिने आणि ज जसा रंला आहे नां तसं सेम तो धाटा पणं तसंच त्यांला पणं खूंप गणितं अऊस आवडतं त्यांचं दुसऱ्यां विषयांत आहे त्याचं बराबरी व्यवस्थित पणं गण जरं असत तो पणं एक्स्ट्रा तो पणं दोघांना पणं आहे आवंड जास्तं हम्मं
पणं आवंड असतं त्यां सोंडा तसं कायं नाहीं संग वेगवेगळ्यांज मुलांचं वेगवेगळ्यामध्ये इंटरेस्ट अंसू शकतो
हो मंला वाटातचं की दोघांची मुलें आहेतं म्हटलं दोघांची म्हणजे अंम हे वेगळे असेलं हां असं हां विभिन्न कायं असं वाटतं होतं पणं तसं नाहीये दोघांना पणं असं एकाचंच इंटरेस्ट आहे जास्तं करूंन आणि सहंज दोघं जणं असं म्हणजे सहज बसलीत नां गणितं वगैरें दिली किंवा कायं असं दिला नां सडवायला सहज सोडवंत
हां हो एक एक एककां नांव ते गणितं मध्यें माझं पणं गणितं चांगलं होतं म्हणूनचं मंग मी टेनथ नंतर कॉमर्स चूंज केलं
माझं मलां मी कसं झालं आपलं दहावी नंतर तरं नां आम्हीं कॉलेजला ऍडमिशन एक महिना फक्तं गेले असेल कॉलेजला फक्तं त्यांच्यानंतर